कोण ताई आला ना कॉल आता जयश्री ताईन केलता
त्या
अ त्या म्हणे माला कर म्हने तू तू कर म्हणल माज चालू होत नव्हत म्हणल झालं चालू पण मग सुवर्णाताईला केलता म्हणल मला पण मी शेतात होते मंग काही चालं निघाला.
हाव का घरी आल्या काय मग आता? घरी आल्या?
नाही ओ मी इकड स्वयंपाकाली यीले. आमचे सासरे आता हे एवढं बोलून घ्या ना दहा मिनिटं हा कायला वाया जाऊन देते.
हू हू, नाही मला वाटलं बाहेर हे काय?
नाही नाही इथं चुलत सासरे वारलेले ना त्यांच्या इथं स्वयंपाकाला येईल मी आता.
हा काय?
आता तेवढा कॉल वायनदहा मिनटं काही तरी बोलू घ्या.
हा
दुखत होत काय सासर दुखत हूत तुमच्या?
हा म्हातारेच होते दुखत होत तेच हम्म तेच
हा हा बरं आहे आता थोडं.
त्या दिवशी यायचं होत अहो पण नाही का टाईम झाला
हा का?
हा मंग कुट आले नाही पावसाच वातावरण हो थोडं आणि घरी कोण नव्हतं ना त्याच्यामूळ मग येऊन गेले इकडं
हा
तुमच्या किती कॉ
माझ्या ते एक यायाच्या मधले चार राहिले दुसऱ्या यायाच्या मधले पाच राहिले अजून
हा का माहे किती मोठे राहिले माहे सहा सात कॉल राहिले याच्यातले मी आता घरी गेले का तुम्हाला करीन एक जयश्री ताई ला करते एक, दोन होेन जाईन आजची शेवटची तारीख वाटतं त्याची बी हा आज शेवटची तारीख येना हा का हम्मं तुम्ही तव जयश्री ताईंला ते करून घ्यायचे दुपारा अहो त्याया पण सरच होत्या हाव का हा का पाहुणे चालू असल आता तुम्हाला पाहिला हो बरं शिरा अन ते खायच अस काय गंगू मला नाही का आन काय यता रिकामं काम माझं
हा ना
हॅलो
तुम्ही तेहेच भरलं का? ग्रामसंघाचं
ग्रामसंघाच नाही ना नाही आमच ते गट नव्हते दिसत अहो कई हा यक भरला यक ग्रामसघांन नवीन ये आमचा त्याच थोडं अस होत भरायचं ते भरलं पण शेवट बँक डिटेलच बँक त्याचच नाव दिसत नव्हतं हा ते ऑप्शन पूर्ण भराव लागत्यना म्हणजे कोणच्या गटाला आर एफ जे आहे ना ते सी आर एफ देयेल हे अ किती हप्ते परतफेड करेल हे की हा देयेल हे सगळे टोटल भराव लागू राह्यलं ना ते
बापरे आमच तर लई मोठं ए रिकार्ड हे मंग
हो आमच एक नवी अजून आहे त ते त लई मोठ आहे पण त्याचे गटच दिसत नव्हते काय मही राते विजया ताईचे फोन मध्ये माहेने
हा ना ते लोकस बरं मग लोकची आयडी वये लोकचे काम काय की होतं का डिलीट होतं का
हा मंग ते आम म आमच्या याच्यावर लखपतीच आहे ना
नही, नही आता समजा मीया करते आधार के वायसीच करत होते न
हा मग त्याच्यावरच आहे वाटत विजया ताई याच्यावर त्याच्यातच आहे ना
हा ना त म आधार केयसी करतेय ना मग ते व निवडायला लागल मग आधार केवायसी डिलेट होतं काय जनु
काय माहिती हा म्हणता नच काही होत असल तर तवर मग ते घेतल्यावर हे
बाई माय माझ्या महिला तर लई अधूर्‍या, अधूर्‍या आहे ना प्रतेक गटामध्ये
हा
हा ना तुमच्या वर्षी केलेलय पण मंग काही मध्ये. दोन मेंबर बाकी काय मग तीन मेंबर बाकी असं राहिले.
हाऊ का ते लक्षात आहे पण मग कोणचे मेंबर लागताहेत ते.
हा दिसल त्याच्यामध्ये के वाय सी मध्ये.
मग त्याच्यातच ते आमचा पण विजयाताई चे दोन हे त ग्राम संघात हाय. च्या मोबाल मध्येच हे त्यांना ते कटऑफ सीट. ते ते भरण झालं परत गटाच पण भरा ते करण हे गटाची सोप हे वाटत. हा ते
लई आवघड आवघड काम दिलं बाई यांनी.
लईच नवीन नवीन काढू राहिली बाई आता हा जे जे ते हे होवू राह्यलं ते ते नवीन नवीन निघू राह्यल.
हा ना,
अ सगळं ऑनलाईनच निघाल आता बसेल ना ग.
ऑनलाइनच दाखवतय सगळं काही.
हम्म. पिटा हो ज्याच्यातच.
हम् तब्येती तेे बरं हाय का?
हा तब्येती बर्‍या आहे आमच्या तब्येतीला नाही काही व्हत.
ह
ह
शेतातली काम.
शेतातली काम चालू यावं पण मग आता इकडं यावं लागत थोडं. हो म्हणते.
ह
हा आणि ते काय सासूनते दिंडीत जायले ना तर मग अ घरी पर जाऊ कोण रात पोर शायेत आल्या मग त्यांना पाहा लागत.
हा,
तर दोन तीन दिवस घेतलं निंदून बाहेलून आन तीन दिवस त सारखं. खुलता बादल एक दिवस मेरूळ दोन तीन दिवस त्याच्यातच गेले.
आ वई.
क टॉप शीट शिकण्या मध्येच गेले आमचे तीन दिवस. याच्यात घ्या.
हा त्याच्या आलं जसेस वहिला होत माझं मी काही आले ना जसर याल तेव्हा.
नाही बस वई दोन पिंड आहे ना आप लागलो छोटी माळा मग. कारण मग नंतर जीवार येतच हो.
हम्.
एला जयश्री तईला कळसना कमी विचार घ्यायचं.
नाही नाही त्यां ग्राम संघटला क हिशोब काढण्य पहिले आमच त मोठर राड वईल आता काही. या गटने गेले त्या गटने गेले.
हा मग तू या काय चवर लिहून घ्याच''--'' च आणि मग भरायचं मग सोपं जात भरायला.
म्हणजे ग्राम सांगा व्याजबद्दल काढायची आहे का.
हा म्हणजे ग. बँकेत बँकेकडून आलेल व्याज गटाकडून आलेल व्याज सगळं व''--'' ग वेगळ काढते.
आणि जर परत फेड नसेल तर लाभते मग ते.
मग- म्हणजे परत फेड नाही करून टाकायचं. त्यात ऑप्शन येेत ना सगळं. सी आय फ म्हणजे परत फेड किती करेल ए? किती व्याज देयेल ए? किती हफ्ते बाकी? सगळ येत ना त्याच्यात. मग जिरो कराचं ना?
हाव का? हा. मग जमलं.
हो. आकडेवारी मॅच झाली पाहिजे. अ आपल्या पासबुक वरची. आणि मग त्याच्यावरबी लगे पूर्ण येत. ती आकडेवारी मॅच झाली पाहिजे फक्त. ह
हां. मराठी मधे का इंग्लिश मधे ए ते?
मराठीत पण होत. केल तर इंग्लिश मध्ये बी सोपए.
हाव का?
हा. मराठी बी होत ना.
बर.
हॅलो. सात मिनिटं झाले. दहा मिनिटं चालू राहून द्याव लागतं ना?
हा. दहा मिनिट. दहा मिनट चालू राहू दया ना.
आणि दहा मिनिटाचे येत का? शंभर येत्या का काही कमी?
ऐंशी रुपये येत्या.
ऐनशी का?
हं.
मला दोन तीन वेळेस पडले. पण असे कमी कमीच पडले. साठ- काहीच चौतीस. म्हणजे मी काही काही उचलेल नव्हते
का हो ते दुसऱ्या याचे असेल त ते दुसर तुम्ही टॅक्स भरला असल ना दुसरा?
हा. भरला होता ना.
त्याच्या का सध्या?
कालचे नाही आले का अजून?
नाही कालचे नाही आले.
नाही का? मग काय माहिती ते पडेल आहे मला पण मग दुसरे टास्क.
हा. अ
हम्म. तुमचे आवरले ना शेतातले काम?
जाऊ दे शेतातलेच करायचे होते. निंदायच होत.
हाव का?
दुपारून चालले होते मी. यासाठी बीमार पडले दोन तीन दिस पासून.
हा ना. जयेश आणि त्यांनी सांगितलं होत. म्हणे आम्ही वेरूळला गेलो होतो बँकेत. मंग त्या गाडीवर चालल्या होत्या म्हणे. त्या गाडीवाल्यान ठोकल म्हणे त्यांना. लागेल थोडं. बर झालं ना थोडहून हे झालं. रिकामी काम.
हा बाई डोक्या डाक्याला नाही लागलं. बर झाल. मुक्का मार होतो म्हणा क्लिअर. पण मग डोक्याला हात पाय लय लागलं का एवढं?
हा एक मेकान हित काय बी
हा.
घर बसल्या द्यायली.
हा बाई.
गट किती झाले नवीन? दोन केले का?
आत त्यो या महिन्यात दोन व्हती ना मला आजुन पण मग आता बीमार पडीले.
हा का? हा. आम - पण दोन तीन पण काही गावात जाणं होत नाही मग त्याच्यामुळं कुढ बगु?
एकाल महिलास केला वाटत त्यांनी आहेर.
हा केला वाटत एकेला.
हा म्या अश्या टाकल्यान बरोबर याल्या ना?
तिकड बी दोन पोळ्या का? तुम्ही चार दिवसांना कॉल करून तुमच्याकडं देते खालून कुढ? आता जय असील तायला करून पाहा एकांदा.
ते नातं
हा आता हे झाले दहा मिनट अजून हा तेच मी करणार की म्हणलं.
हा.
वीस सेकंद, चालू राहून देते अजून मग रिकाम कमी नाय पडले पाहिजे पैशे.
जयश्री ताईला कराता जयश्री ताईन मला आत्ता केलता. पण त्या म्हणत्या मला म्हणजे अस साधा गेलता त्यांना मग कर म्हणे. तू नंतर म्हणलं मी करते घरी गेल्यावर.
तुमं किती राहील दोन्ही कम्पलेट होईले का तुमचे म?
नाय नाय मये एक भरपूर राहिले ते माय मधी मधी म ते अँपला काय झालतं का ते म टास्क नव्हते दिसत.
आव त्याला अपडेट वर आला आसन.
हम् म आता दिसू राहिलय तर मग मी करीन तुम्हाला संध्याकाळी. हा हम् जयश्री ताईला करीन म. चला ठेवू का म आता?